हॅलो.
येतोय आवाज.?
हा येतोयं.
जेवल्या.?
हा जेवलो. तुमचं झालं जेवण?
हो.
हम्म.
काय म्हणता पाऊस आहे तिकडे.?
नाही ऊनआहे. थोडं. हाय आभाळ येईल संध्याकाळच सध्या तरं नाही. पण ऊन आहे थोडं.
अच्छा झाला. याच्या अगोदर झाला कि नाही.
झाला ना रात्री झाला, थोडा परवा दिवशी खूप दुपारी. तुमच्या इकडे काय म्हणतो पाऊस?
आमच्याकडे एकच दिवस आला. तीन दिवसापूर्वी त्याच्यानंतर ऊन पडलंय आता. या वर्षी पावसाच अवघड आहे नाही. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो.